हो हा, लागला कि काय करालाय?
काय नाही, आता झालं सगळच आवरलं तर बसलोयचं बोला. हॅलो!
हा जेवला? हा जेव
तुमचं झालं जेवण? हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
तुमचा आवाज जरा अडकतो, क्लिअर
अ तुमचा कटकट याय लागलाय सगळा. हॅलो!
होय, काय मी रेंज हॅलो!
हा, आता याय लागलाय हा आता बोल.
हो म्हणजे, झाल का जेवण? हॅलो! हा खिडकीत हाय ओ.
होय काय, हम्म हम्म हा आता बोल.
देतो घ्या, हम, काय केलता जेवण?
आज आमच्यात डोसे होते डोसा हँलो!
डोसा केलेला होय हा हा.
हा डोसा, बटाट्याची भाजी पेपर डोसा.
ते तांदळाच्या पिठाचं घावना सारखं. तस केलता होय.
पेपर - -
पेपरडोसा. हा, हा, हा. आज उपवास असतोय ना तुमच्यात पण?
होय. म्हणूनच आज जेवण नाही. सगळ्याचाच उपवास.
म म्हणजे असं खाल्ल तर चालतयं उपसायला डोसाबीसा.
भाकरी आणि भात खायचं नाही.
सगळं खाल्लतर चालतयं.
हा. बाकी खायाला चालतय सगळं.
होय. म्हणजे इकड आमच्याकड कसं असतयं. उपवासाला कसं दिवसभर काय खायचं नाही. फराळ वगैरे करायचा. शाबू वगैरे नाहीतर कायतर फळ वगैरे खायची. आणि संध्याकाळी चपाती, भाजी म्हणजे आपलं पूर्ण जेवण जेवायचं. असं असत ना. असं डोसा वगैरे काही खात नाहीत ना. म्हणुन म्हंटलं ओ.
बरं. बरं. उपवासच वरन आठवलं तुम्ही शाबू वड छान करतायं की जरा सांगता मला रेसीपी.
हा. हा. सांगते की.
मग आमचे शाबू वडे माझे अस फुटतात तेलात. जरा सांगा कि मग कसं करायचं ते. ह.
अ साबु वडेला य दोन वाटी शाबू घ्यायचे.
हम्म.
अ दोन वाटी शाबू घेल्यानंतर एक, दोन बटाटे घ्यायचे. म्हणजे मी माझ्या अंदाजानेच घेते बटाटे.
हा.
म्हणजे कमीच घ्यायच आणि बटाटा शाबू चांगला भिजवायचा. आता उद्या सकाळी जर करणार अस तर रा - - त्री भिजत घालायचा.
बरं.
अ सकाळी तो चांगला भिजतो ना सकाळपर्यंत. बटाट - - ते उकडून घ्यायचे.
हा.
अ उकडल्यानंतर तेजीसाल वगैरे काढायची.
बरं.
आणि ते बटाटा किसून घ्यायचा. त्यामध्ये अ किसून घ्यायचा आणि मिरची - - मिरचीची पेस्ट करून घालायची. मिरची - - आपल्या आवडीनुसार म्हणजे तिखट आपल्याला किती आवडते त्यानुसार मिरची घालायची. कोथिंबीर, जिरं घालायचं. मीठ घालायचं आणि एक सार - - ख चांगल मळून घ्या यच आणि मग. आणि तळताना आता थांपायचं म्हणलं की असं कागदावर वगैरे थापायचे नाही. हातावरच करायचे शाबुचे वडे.
बरं. आणि
हम एकसारखं घ्यायचं आणि आपण तुम्ही शाबु वड्याला.
हा
ह ते पाडायच नाही तसाच घालायचा. होल पाडल - - क तेेस वर पडते ना त्याला त्यामुळे होल पाड ते फुटतो वडा होल पाडायचां नाही हाय असचं घालायच. आणि तळायचं अम् झाली म. मग त्याच्याबरोबरच एक - - चटणी अ खोबऱ्याची चटणी, वा वाळूक वाळपाची चटणी करायची दही
वाळुक
वाळूची चटणी म्हणलं वाळू वाळूक म्हणजे वाळूक आणायचं त्याची सगळी साल काढून घ्यायची ते किसायचं
हा
केिसायचा आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट घालायचा आणि आपण फोडणी तयार करायची शेंगदाण्याच्या कुट आणि मिरची जरा बारीक करून घालायची त्यामध्ये आणि फोडणी करायची जिरं मोरी कडीीपत्ता घालायचं त्यात ते वतायचं आणि हलवायचं आणि जरासं दही पाहिल्याचच दही वगैरे आपल्या आवडीनुसार छान लागत ् आणि खोबऱ्याची पण चटणी करतो ह
अ मी कधी वाळू तरी आहे
म मस्त लागते वाळू वाळूकची कि मस्त लागते चटणी भारी लागते आ पाहिजेल नसलं तर दही नाही तर तसच नुसत तरी केलं तरी चालत
हो काय
अ
करते करते एकदा ट्राय नक्की करते
हा आता आता आलीस की आशाढी एकादशीला तरा क ट्राय
हा हा नक्की म्हणून तर शाबू वड्यात
री एकादशी दिवशी काय करताय काय बनवताय
मी शाबूचे वडेच करते
होय
कारण च्यातुन ते वरीचा भात कोण खात नाही खातात पण एक वेळ म्हणजे संध्याकाळी पण उपावास असते ना एक वेळ ते आणि एक वेळ ते करत साबू कोण खात
हो हा हे कधी तर आप पण शाबूवड्या असं कधी तर उपवासा आला सगळ्यांचा उपवास असला तर घरात काय रेग्युलर करायचं होते त्यामुळे
हो एकट्यासाठी काही होत नाही
हो सगळेजण खाणार असले की करायला ण उत्साह येतय बरं वाटते करायला आम्ही पण असच आषाढ्या एकादशीला अंगारकी संकष्टीलाच करतोय शाबूचे वड म्हणजे सगळ्यांचाच उपवास असतोय ना त्यावेळी करायचं होते सगळ्यांना आवडत्यात पण वडे मग त्या वेळ वेळच खपून म्हणजे होऊन जाते ना आम्ही पण सकाळी वरीचा भात करतोय जरास्त खिचडी आणि संध्याकाळी व साबू वडे करतेय
माझं काही तसं नसतय पाऊस जर जास्त असला तर वडेच करते दोन्ही वेळीवर
होय
हम्म आणि पाऊस नसला पाऊस नसला तर मग एक वेळ ते आणि एक वेळ ते तसं ते
हा असं करता होय
हम् ह
आणि त्या मग वरीचा भात कसा करताय तुम्ही वरीचा भात कसा करताय
वरीचा भात मी डायरेक्ट फोडणी टाकूनच करते
म्हणजे, डायरेक्ट फोडणी म्हणजे, ते कसं करताय?
आपण उपीटला कशी? फोडणी टाकतोय.
उपीट, उपीट.
हा.
उपीट कसं करताय आपण?
हा, उपीट जिरं, महूरी
जिरं -महूरी नाही टाकायचं. फक्त जिरं आणि मिरची.
मिरची काय. हा.
हा, जिरं आणि मिरचीच घालायची. मिरचीची पेस्ट
हा आणि टोमॅटो, म्हणजे
घालाय. टोमॅटो वगैरे काय घालत नाही.
हां हां.
म्हणजे टोमॅटो घातल्यावर, कसं ते चिकट- चिकट लागतंय आणि जर आधीच ते चिकट असते ना.
हा, हा.
तर सुट्ट करण्यासाठी मग काय करायचं. पाणी, एक साइड ला पाणी गरम करून ठेवायचं. आणि जराशी भाजायची तेलात.
हा, हा.
हा जराशी भाजली की, थोडस दाणा सुटतंय.
हा.
मग त्याच्या दुप्पट, तिप्पट पाणी घातलं तरी चालतय. तिप्पट घालायचं सहसा. म्हणजे एक वाटीला, तीन वाटी पाणी घालायचं.
हा, हा. म्हणजे कसा अ व्यवस्थित होते काय?
व्यवस्थित होतोय अन् फुलतोय पण जास्त. एक तीन वाटी पाणी घालायचं.
होय. आणि शेंगदाण्याची आमटी करत असचीला की?
शेंगदाण्याची आमटी करतोय की शेंग शेंगदाण्याची आमटी. शेंगदाणे, मिरची, जिरे.
हम्म.
म्हणजे आधी शेंगदाण्याची पूड, आधी थोडी बारीक करून घेतोय, जरा जाडसर. ती साईडला ठेवतोय. हम्म. आणि परत तर थोडे शेंगदाणे, मिरची, जिरं म्हणजे वाळी पूड थोडी बारीेक, साईड ला ठेवते. मग हे मिक्सर ला पाणी घालून, हे मिक्स करते.
हा.
हा, आणि तेलात जिऱ्याची फोडणी टाकून थोडीशी मिरचीची पेस्ट टाकून
हा, म्हणजे पेस्ट प मिक्सरला फिरवलेलं.
ते घालते. आणि मग पाणी घालते. पाणी घातल्यावर मग आप आपल्याला जेवढी घट्ट पाहिजे, त्यानुसार आणि जर असं, शेंगदाण्याच ते वाळलेलं कूट काढलेलं अस ते घालत. म्हणजे जरा, लई बारीक पण नाही, आणि लई जाडसर पण नाही. चावायला, हा असं.
हा.
चावायला येऊ दे जरा, तोंडात शेंगदाण्याचे असं म्हणतात.
हा, हा.
हम्म.
मग त्यातमध्ये हं, हं. मग ते मी हे घालत नाही काय, आमसूल वगैरे त्यामध्ये.
आमसुल वगैरे काय घालत नाही.
आमटीला नाही घालत काय?
नाही नाही नाही!
हा एक एक जण घालतात ना आमसुल पण! बरोबर ना हा हा हा!
आणि बटाट्याची भाजी वगैरे असलं काय करत
करते की बटाट्याची भाजी जर म्हणजे वरीचा भात करायचा असेल आमटी असेल तर बटाट्याची भाजी.
हम् मग ती बटाट्याची भाजी कसं करताय?
त्याला पण नुसतं जिरं आणि मिरचीचीच फोडणी टाकायची.
हा म्हणजे बटाटा उकडून घ्यायचा?
उकडून बटाटा घेतलेला असतो आपण त्यालाच आणि फक्त मिरचीची हळद
हा
मीठ साखर घालायचं. साखरेन कलर बनत नाही आणि त्यावर शेंगदाण्याचं कूट, कांदा नाही घालत.
ह हा म्हणजे जिर म्हणजे तेलात जिरं घालायचं शेंगदाण्यात मिरचीची पेस्ट घालायची आणि मग मीठ वगैरे घालून साखर घालून मग ते बटाटा
घालायचं आणि वर शिंगदाण्याचे पुढ घालायची.
ह हळद घालायची म्हणजे कोणाला पाहिजल झाला नाही तर व्हाईट कलरचा पण चालतोय असा.
होय होय.
हा असं करत म आणि काय अस म तुमच्या
जर चुकून फोन कट झाला तर मी परत करते काय तुम्हाला फोन हा?
बर बर करा की.
आणि काय?
काय नाही बा तुमच्याकडच आवरल हम् आता मग आज लवकर झोपणार अशीला, का वेळानं झोपताय, कितीला झोपताय?
ते अकरा वाजता
अकरा वाजतात सगळं आवरून जरा असं मोबाईल वगैरे बघून
मोबाईल टीव्हीच्या बातम्या जरा बघून नंतर झोपतो. आज दिवसभराच्या बातम्या जरा बघायचा आणि मग झोपायच.
हा म्हणजे काय झाले दिवसभरात ते आपल्याला कळतय.
हम्म तेवढंच!
तेवढं जनरल पण पाहिजेल की नुसतं काम काम करत राहिल तर काय काय जगात चाललंय काय कळत पण नाही ते बातम्या बघितल्या की सगळ्यात काय चाल कुठं काय चाल सगळंतय.
होय होय होय.
हम्म! बरं बर चालते घ्या ठेऊ काय?
हा हा!